हॅलो हा येतय कि.
बरी आहेस काय.
हा आहे की तू?
आईये चाविले
होय घेतला तू घेतलास काय?
होय.. घेतलो की, काय कराल्यास?
काय नाही कपडे घडी घालत बसले संध्याकाळची कामं चालू झाली की.
हा हा मी जेवणाला
होय आता कपडे घरी घालायची जेवणाला घालायचं जेवण बनवायचं
हा कोण तू करतेस रोज?
हा मीच बनवते संध्याकाळचं सकाळचं.
होय मग जेवण कसं भारी करत्यात काय?
तू खाल्ला नाहीस, काय कधी माझ्या हातच.
खायला येणार हाय. जेव्हा येईन तेव्हा बघ कळेल ना तुमच्या हातची चव.
हां... तू आल्यावर समजेल की तुला खाल्ल्यावर. समजल की, मी भारी करते का कसं करते ते.
हा व्हेज करताय का नॉनव्हेज करताय?
दोन्ही पण,
होय हां.. मग आम्ही जास्त करून अ मटण तेनच खातो.
आं?
आम्ही जास्त करून मटन तेनच खातो.
होय मग येतेय मला ते पण बनवाय.
होय. तुम्ही खाताय काय नाही.
खाते की,
हा आल म्हणजे तस तब्येत तेन चांगली होते ना.
हॅलो!
काय म्हणलास?
तब्येत तेन चांगली राहते, ना खाल्ल्यावर.
होय होय.
माझ काय काम नसेल मग निवांत आज आहे.
नाही चालय की काम, कपडे घडी घालायला लागले.
हा हा हा हा बर. आला मग आला पोरगी.
हॅलो पोरगी काय कराल्या?
पोरं पोरगी खेळायला लागल्या.
हा कोण त्यांचा पप्पा आलात काय.
हम्म त्यांच पप्पा सुट्टी घेतल्यात झोपल्यात.
हा हा हा पप्पा देन बरे ना.
आहेत आहेत सगळे बरे आहेत.
हा हा.. मग गेलाय का नाही तुम्ही, गावासन काय अजूनच तिथंच हायसा.
हा आम्ही नाही सुट्टीला आलोय, एक आठ पंधरा दिवस.
होय इतक्या इतक्या दिवस.
होय.
मग तुमचं सासू सासरे काय म्हणत नाहीत.
हम्म नाही काय म्हणत.
म्हणजे असं एवढं इतक्या दिवस राहिलायचा. मग असं काय बोलणार नाही.
नाही नाही म्हणजे आमच्या गावाला पूर तेन येतय ना. मग परत आता जास्त पाऊस. चालू झाला ते आम्हाला कुठं जायला भेटणार नाही म्हण आम्ही आलो.
आता पाऊस कुठं, आता ऊन पडलय कडकडीत.
होय आत्ता पडले ऊन पण परत एकदा पूर. वगरे आला तर आमच्या गावाला पूर येते ना मंग. मला मम्मी पप्पांकडे परत येता येणार नाही.
तरी पण आता येवढा, कुठं पाऊस पडणार नाही सोडा. कारण आता जास् एवढं ऊन पडले की आता. उष्णता जास्त होतय.
होय होय ला न एक तर. थोड दिवस राहायचं आणि जायच.
मगं नदी जवळ आहे काय.
होय. नदी एकदम जवळ ये.
हां.. मग पाणी घरापर्यंत येतंय.
होय आमच्या घरा पाठी मागे येत एक एकदा जास्तच हे झालं तर घरात. घरात येत नाही.
तुम्ही काय करताय त्यावेळी.
ह .
मग तुम्हाला राहायला म तुम्हाला राहायला देन जा. कुठ.
आमच्या नंदे तर त्यांच्या बहिणी बहिणी तर.
बहिणीकडे जाताय वोय सगळीच जातय काय.
नाही सगळी नाही.
मंग हा.
आम्ही ते जाते बाकीची शाळेत थांबतात.
हां म्हणजे राहण्यासाठी शाळेत तेन जागा देत्यात काय.
हा शाळेत जागा देतात.
अं... आणि मगं, तुमी बाकीच सामान तेन कुठे ठेवताय.
सामान तेन बांधतोय आणि, टेम्पो करायच‌ आणि घेऊन जायच.
हा हा हा म्हणजे सगळं व्यवस्थित ठेऊून जातय.
हम्म हम्म.
हा हा हा. चालतंय चालतंय मग बाकी काय आणि.
काय नाही, तुझा झाला का नाही चहा नाष्टा.
चा तेन सगळं होऊन, आता कामावर आहे बघा.
होय.
होय.. आता संध्याकाळी सुट्टी, का संध्याकाळी आठ ला सुट्टी होणार.
आठला.
हॅलो, होय आठला.
हां हां..
हा हा.. हॅलो.
नाही. हा बरं की.
आवाज येईना काय.
हा येतोय की.
हा हा.. मग मग काय गं, भाऊजी काय. घरातच म्हणजे असं, काय तब्येत बिघडली आहे काय.
होय होय, तब्येत बरी नाय त्यांची.
म्हणजे काय झालं मग.
काय नाही, किडनी स्टोन चा प्रॉब्लेम झालाय.
मग दवाख मग दवाखान्यात गेली नाहीत.
जाऊन आणलं सोनोग्राफी करून.
हां..
हम्म.
हा हा..
औषध घ्यायचं, औषध आहे चालू.
हां.. हे आपलं जवळपास दवाखान्यात घेतलाय कां. हां.. असं लांब दवाखान्यात घेतला.
आमच्या इथं जवळपास म्हणजे, इचलकरंजीत गेलतो.
हा हा म्हणजे स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट आहे काय.
अं. तसं काही नाही, जनरलच आहे. हॅलो,
हां.. यालाय आवाज, यालाय आवाज. हां हां चालत हां चालतंय, मग आज जेवणाला काय आहे.
आज जेवणाला, मेथीची भाजी चपाती.
हां..
भात आमटी.
हा हा.. मग आज काय. अ आज देव अमोशा, असेल त्यामुळं आज काय. देवाच तेन असं नॉनव्हेज, तेन काय करत नसणार.
नाही नाही, नॉन व्हेज नाही आज करत.
हे आपलं साधच.
हा साधं रेग्युलर.
चालतंय मग, ठेऊ का मग.
हा हा.
हा.